हॅलो.
हां आवांज येतंय कां?
हो हो येतोय कायं कंट करतांय?
बरं बाथरूंम मध्यें पाणी सोडते.
होयं हम्मं झाले कां कामं?
हो झाले की.
हम्मं जेवलांत कां?
हो आंज वडं पौर्णिमा आहे नां उपास आहे.
हो हां उपासचं कांहीं खाल्लं की नाहीं मंग?
साबुदाणा साबुदाणा खाल्लां नां.
खाल्लां नां चांगलंय कांड बंद ठेवलं वाटतं?
हो पाऊस पडतोय नां.
हम्मं.
त्यांच्यामुळे.
बाकी बघतं गटांच्या बायकां नुसतं ये जां करतं असतील?
सांरख्या आंता बचतं गटाचं भराचं टायमिंगे नां.
हां. मंग आंता गटं येथे फुटणारे आहेतं तुमचे म्हणल्यांव आंता धावपळ नुसती.
धावपळ नसती.
हम्मं कायं एक तरं कायं नाहीं मिर्च्या सोलतीय
मिर्च्या मिर्च्या मिर्च्या चिरतीय कां सोलतीय?
सोलती म्हणजे नाहीं कां असं नेसते हो म्हणजे डेट काढते त्यांचे- चांगल्या राहतांत मंग हम्मं भाजीला गेलतो आत्ताचं.
हो कां.
पाऊस त्यांत एवढां जोरां जोरांत पाऊस आंलाय समोर आं-
हो पाऊस चालूं हां महालक्ष्मीचे तिथं नां?
हम्मं तिथंच. मंग चांगला होतां पणं पाऊसचं सुरूं झालां मंग पटापटा घेऊन आलो. हम्मं तुम्हीं कायं बनवलं मंग आंज संध्याकांळी? भाजी लां फ्लॉवर कोबी कोथंबीर गवांर- टमाटे मिर्च्या सगळं.
कोबी असां होतां?
कोबी किती साठ लां दोन. हम्मं.
मोठे, मोठे होते का?
हा मोठे, मोठे होते चांगले.
खूपच महाग झालत, खूपच महाग हा खा बारा वाजता चालू होतो का?
हम्म, ते किती तीन बोलले ते तुम्ही पण जायच की साठ रुपयाचे दोन.
साठ रुपायचे दोन.
हा. तुम्ही जायचं की आणायला भाजीपाला तिथून.
जातोना शनिवारी, रविवारी सुट्टी असते ना. मंग जातो. इतर वेळेस नाही ना वेळ भेटत पोरांच्या शाळा असतात नेम कुठे जायचं यायचं हो.
ते तर आहेच, बारकं गेलं का शाळेला?
हो बारका गेला.
नाहीये आता इन उशिरा.
हो आता सहा वाजता येईल.
हा चांगले ना उलटं.
मगं काय, शाळा चालू झाली की घाई, घाईच होती.
मग काय तर सगळे कपडे वपडे भेटले असतीन की?
हो शाळेचे कपडे भेटले की आता शाळा चालू झाल्यावर सगळं वह्या पुस्तकं, हम्म.
वा
आता परीक्षा चालू झाल्यात त्यांच्या.
एवढ्या लवकर?
हो त्यांच्या महिन्याला असत्यात अ ग चाचणी.
हा ते सुरू होतात ना लवकर.
हो, विषय पण लई ए त्यांना?
मग काय आता अभ्यास पण तेवढाच आसन.
हो ना विषय खूप आहेत.
हा ना, मी हे म्हणत होते माझ्या एका मैत्रिणीला मसाला करायचा होता.
हा का.
हम्म, काय, काय टाकावं म्हणजे तो नाही का म्हणजे आपण मटण ला याला टाकतो म्हणजे असा?
नुसता गरम मसाला?
हा नाही म्हणजे नाही का मसाला ते सगळे कांदा येते नाही का भाजून येते.
अच्छा कांदा लसुण मसाला का?
हम्म, कसं बनवायचा म्हणजे ते काय, काय त्याच्यात टाकायच‌.
त्याच्यामध्ये ना समजा आता एक किलो मिरचीचं बनवायचं म्हटलं तर एक किलो मिरची एक पाव धने परत अ सगळे गरम मसाले जस म्हणजे आपलं लवंग, मिरी, दालचिनी सुंट परत खसखस. तमालपत्र मोठी विलायची, छोटी विलायची, परत काय म्हणतात त्याला, हिंग, हाळकुंड, गुलाब,
हा्््््् तेल पण टाकावं लागत असल ना.
हो आणि ते सगळं दोन दोन तोळे मसाले घ्यायचे परत, पांढरे तिळं टाकायचे आणि सगळं भाजून घ्यायचं.
हम्म
भाजून घ्यायचं मिरच्या पण भाजून घ्यायच्या गरम मसाले धने भाजून, भाजुन घ्यायचे आणि कांदा एक किलो मिरचीला दोन किलो कांदा अर्धा किलो, खोबरं, परत लसूण, अद्रक, कोथंबीर, हे सगळं व्यवस्थित निसून निसून करून
त मसाल्याला सगळं-
ह
हा...
मग मसाला कोुणी तळून ते कांदा कांदा कुणी तळून टाकतं कुणी भाजून टाकतं. म्हणजे तळून टाकत, कुणी शिजवून घेत, कुणी वाळून अगं कडक करतं हा म्हणजे, चिरुन कुणी तळून घेत. कुणी शिजवून घेत. कुणी वाळवून कांदा कडक भाजत. आणि मग ते शेवटी मग कुठून झाल्यावर मग ते सगळं कुठायचं शेवटी त्यांच्यामध्ये. छान पावडर होती. मसाला छान होतो मग तो
हा ना मी तेच म्हणल तिला म्हणलं मी विचरून सांगते तुला काय काय लागलंन. मग घेऊन आले मग त टाक नता उद्या परवा तर काय पाऊस
तिला म्हणाव ल
तिला म्हणाव की लवकरआन पावसाळा आता चालूच झालाय म्हणजे, उघडलं की मग दिन करून.
हा नाही मी आणन हम्म. आणि जो दुसरा मसाला असतो नाही का. जो म्हणजे फक्त कांदा लसून नाही. जो दुसरा नाही का आपण टाकतो भाजीला
भाजीला म्हणजे कोणचा मसाला साधा गरम मसाले टाकून हा मग गरम मसाला, गोडा मसाला, गरम मसाला त्या दोन्ही मध्ये फरक आहे.
अच्छा! मग ह्याला पण वेगवेगळं सगळं लागत असेल ना.
हो फक्त त्याला कांदा लसूण हे असं नाही टाकत. खोबरे बिबरे तसलं नाही टाकत मग, हो गरम मसाले धणे आणि गोडा मसाला म्हटल्यावर मग त्यांच्यामध्ये थोडीशी मिरची पण येती आणि खुपतेल, गोडा मसाल्यामध्ये आणि थोडेसे म्हणजे मसाल्याचे. काही काही आयटम कमी असतात. जस मटन मसाला चिकन मसाला हा किती, किचन किंग मसाला, मग त्यांच्यामध्ये मसाले थोडे थोडे कमी असतात.
हम ह
म्हणजे कोणी जिर घालतं कोणी काय घालतं हे असं म्हणजे नाही का?
तिला बचत गट पण लावायचं आमच्याकडं.
लाऊ ना मग.
हा ना, मी पण लाऊ का तुमच्याकडे बचत गट.
लाऊ की.
मग कसं काय असतं मग त्याचं म्हणजे
बचत गट म्हणजे काय ग महिन्याला आपले एक ठराविक अमाऊंट भरायची जसे दोनशे पाचशे. आणि तो पाच वर्षाचा बचत गट असतो. मग त्याच्यामधून कर्ज उचललं जातं. दोन टक्क्यांनी मग ते कर्ज सगळ्या बायकांना मिळून वाटून भेटत. त ज्या कुणाला कशासाठी गरज लागली कि ते कर्ज काढायचं मग तेच व्याज सगळ्यांना वाटून भेटतं बचत गटाचे पण फायदे आहेत चांगले.
वा असं महिन्या महिन्यात दिले मग आपल्याला नंतरून काढायच झालं कधी आपल्याला असे पैसे भेटतात ना
हो भेटतात ना भेटतात ना. जेवढी गटामध्ये रक्कम जमा असेल ना तेवढी मग भेट ते आपल्याला
ह आणि फंडाचं कसं असतं मग.
फंडाचं पण तसच आहे फक्त फंड पाच वर्षाचा नसून दोन वर्षाचा असतो फंड पण सेम फक्त रक्कम जास्त असती. त्याची म्हणजे पाचश्यापेक्षा एक हजार एक हजार अशी. एक हजार दोन हजार मग जच्या त्याच्या मनावर असतं मग ते कितीचा लावायचंय त्याला ते.
हा आणि सेविंग पण होती ना चांगलीच बचत येते मग आपली.
सेविंग हो सेविंग चांगलीच होती. आपण जे कष्ट करतो त्याच्यातून थोडी बचत बाजूला काढून ठेवली जाते. ती अशा प्रकारे गुंतवली की ती व्याजसकट आपल्याला परत भेटती.
नाहीतर आपल्या लगेचग आलं की पैसा क असं कुठं ना कुठं हे करतो.
नाही जातोनाच आपल्या संसारी आता. हो संसाराला ह्याला त्याला मुलांच्या शाळेना सगळ्यालाच पैसा खर्च होतो. पैसा राहत नाही.
म्हणून असं कुठं ना कुठं हे केलं पाहिजे.
हो सेविंग केली ना तेवढं मग फायदेशीर असत. आणि ती रक्कम आपल्याला कधी पण कुठे पण काम आला येती. जसे शाळेची मोठी फी भरण्यासाठी. हो कुणाचा आजार पण आलं त्याच्यासाठी किंवा आपल्याला अ घर बांधायचे किंवा मुलीच लग्न करायचंय असं कशासाठी होईना मदत होती त्या पैशाची.
हे काय ते म्हणतात अ चांगलं म्हणजे हेच होतं ना का नुकसान विकसान काही होत नाही नाही टाकले
काहीच नाही काहीच नाही काहीच नाही सेव्हींग ही सेव्हीग असते ना. सेव्हीग ला व्याजासकट आपल्याला भेटत. बँकेपेक्षा बचत गटात हा जास्त भेटतात.
बँकेमध्ये दिल म्हणजे बँकेवर आप वेळेनुसार द्याव लागत असे ना म्हणजे बचत
आणि ते पण हा ते पण ते पण जा परत पावत्या भरा, परत काढा हे करा.
वई ग आणि ते वेळेवर नाही भरलं परत त्यांचे ते लोकांची फोन.
हो.
हा ना.
त्यापेक्षा हे बचत गट एकदम छान. फक्त जे बचत गट चालवत त्याला, जे बचत गट चालवत त्यालाच ताप असत ओ. बाकी बायकांचा काही तोटा नाहीये. म्हणजे त्याला मेहनत कराव लाग ते ना.
जो चालवतो त्याला कष्ट घ्यावे लागतात, होना.
मेहनत कराव लागते ना.
लय. चालन-चालन मी लावन मग तुम्हाला फोन करन मग तेव्हा आपण मग ग च मग मी, मी तुम्हाला पैसे ऑनलाईन टाकणं वाटलंस तर. हा दोनशे. हा चालेल चाल ठेवू का?
धन्यवाद हो धन्यवाद.
धन्यवाद, हां हां.